हा बोल मग ते स्वातीला कस तिला आयतंशी तिला कॅड डायरेक्ट फॉरवर्ड होत्या ग शिश्यवृती.
हा म्हणजे आता जुम तुम्ही जे केलाय त्याच्यानंतर केलातं. तर मिळतय खरं एम बी ए केली तर मिळत नाही.
म्हण ते एम सी ए करणार आहे म्हनालती असं. तिला घाट मन मला सांगितली की. की अ एम बीए करतू म्हणून ती म्हणत्या नाही म्हणत्या मी एमसीएच करणार आहे म्हणत्या.
घाट म्याडमां ना, कव्हा भेटाय गेल का तुम्ही.
मी नाही ग ती जाऊन आलती म्हण मग गाड मॅडम तिला सांगायचं वाटतं एम बी ए कर म्हणतू.
हा हा घाट मॅडम पण एमसीएच्या एच ओ डी आहेत काय तिथं.
होय होय एम सी ए च्या एच ओ डी
हम्म मकाय नाय गे
तुझ भारी आहे की निवांत. कोर्स करायचा तेवढाच. पोटापुरतं खरं आमच्या अगोदर तुला लागल बघ कॅम्पस.
हम्म. तेच ग म्हणजे कसं झालं सांग मी आमच्या तुला सांगितलं आमच्या काकांना विचारलेलं म्हणून.
नाहीग.
आमचं काका आहेत ग पुण्या त. त्यांनी आयटीत नाही आहे सोड पण आहेत त्यांनी मग मी हाये. त्यांना सजेशन घ्यायला फोन केलतो एम बी एम सी एचं फॉर्म भरायच्या आधी. सीईटीच्या अस अस फॉर्म निघल्यात आणि भरू काय म्हणजे म्हणजे, ग्रेजु पोस्ट ग्रेड्युएशन करू का जॉब साठी ट्राय करू आस म्हणालो. मग त्यांनी म्हटली की बघ आता जर पोस्ट ग्रॅज्युएशन केली तर त्याच्यात आणि दोन वर्ष जाणार. आणि त्या दोन हा आन त्या दोन वर्षानंतर असं पण नाही आहे की तुम्हाला लगेच होय बाबा पोस्ट ग्रॅज्युएश केल आन लगेच जॉब देतो या आस पण नाही, हे मग आत पोस्ट ग्रेड्युएशन कर नाही तर ग्रॅज्युएशन कर तुम्हाला एक दोन वर्ष तर अ म्हणजे मार्केट मधे एक्सपिरियन्स लागते एक्सप्लोर करायला लागते हा आणि कस काय ते करायला लागते त्यापेक्षा मग त्यानी काय म्हणलेले तुझ तुझ एक नीश निवड आणि त्यातच तुझ तुझं घरात कर मग मी ते ह्याच पण विचारले. ते प्लेसमेंट च ड्राईव्ह झलतत की, ते आस आस हायत त्यांनी त्यांनी प्लेसमेंट करून देतो म्हणून सांगत्यात त्यांनी म्हटलं ते अजिबात हे नस ते कुठलं तरच चांगलं असायल नाही तर बाकीचे स्कॅम अस आणि त्यांच्या फ्रेंडच्या एका बायकोनं कायतर केलेली मग तिला पण अस मिळालं नाही वाटतं असं कायतर झालतं मग त्यांनी म्हटलं इथं पुण्यात तर काय असं येऊ नकोस. तुझं तुझं घरात अभ्यास कर. हा मग. त्यांनी पण सांगितलं आण मी काकींना पण विचारात गो त्यांच्याच बायकोला. ती पण जॉब करत होती म त्यांना पण विचारलो काय करू काय? कळणा झालंय जॉब करू काय हे. करु मग त्यांनी म्हटल्या, तू काय जॉब त म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मागं लागू नकोस. कसं आहे आता समज पोस्ट ग्रेश्यूएशन ला दोन वर्ष टाकलं. आणि मग परत तिथनं थांबत नाहीत गं लगेच मग लग्न करत्यात. आणि मग तिथनं मग काकी काय म्हणल्यात. मी त्या लग्नाच्या आधी जॉब करत त्यामुळे त्यांना लग्नानंतर जॉब करायला काय वाटलं नाही. आणि ते जर लग्नाच्या आधी तू जॉब करत नसलीस आणि तिकडं सांगितलीस की त्यानी पहिला हा म्हणत्यात. नंतर होत नाही अस सगळं त्या सांगितल्या मग मला पटलं म्हणताना मग मी घेतल नाही गं.
हं
आता एवढं त्यानी एक्सपिरियन्सड आहेत तेवढं सांगायला लागल्यात आणि मग कशाला आणि आमच्या काकांनी पण त्यांनी तर डिप्लोमावर जाॅ केलीत, त्याच्यानंतर दोन वर्षान त्यांनी एक्सटर्नलला हे केलीत डिग्री केलीत. अ
मग तुझा आता किती महिन्याचा कोर्स आहे म्हणलीस?
त्यांनी तर सांगितल्यात बाई दोन महिन्याचा हाय म्हणून.
दोन महिन्याचा म्हणून?
हा खरं ते जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हाच संपलं म्हणून सांगणार म्हणजे असं एवढं काय गडबड करनात सोड शिकवायला. रोज एकच पॉईंट घेत्यात व्यवस्थित शिकवत्यात कोणाला डाऊटस असतील तर सांगा म्हणत्यात.
नाही तसं म्हण ना, म्हणजे असं दिवसभरात कवा पण लेक्चर अटेंड करायचं?
नाही नाही त्यांनी टायमिंग देतात. म्हणजे त्यांनी त्या कंपनीत आहेत ग मग त्यांना जसं वेळ मिळेल मिळेल तसे एक तासभर अर्ध दोन
म्हणजे कसं आता तर माझं की नाही कॉलेज चालू झालं
असंय.
हॅलो
हा बोलकी
आता जर माझ कॉलेज चालू झालं की म अटेंड करायला जरा हे हुणार ना प्रॉब्लेम होणार.
दिवसभर असते तुमचं कॉलेज?
होय साडे नऊ ते काय ते साडेचार असतंय वाटतं.
हा म्हणजे तसं विचारून बग की त्यांना म्हणजे तसं जर पॉसिबल असलं तर हे करत्यात, कारण एक
म्हणजे कॉल लावून विचारले तर चालते ना तेच
पहिला त्यानी पहिला विचारलेली सोड मला ही भक्ती तेन इंटरेस्टेड होती पहिला ती आणि त्या बी एस सी च्या पल्लवी तेन माहित आहेत काय? आणि ती आणि कोण कोण ही अंजली नाही नाही ती नाही म्हटली. अंजली निर्मळे मी एकटीच आहे बाई बाकीच ए आय एम एल मध्ये कोण आहे मला माहित नाही. मॉनस्टॅकमध्ये तर मी एकटीच हाय. आता काय म्हणजे केलं तर सोप आहे नाही तर नाही असं झालंय ते, खरं लॅपटॉप तेवढं लागतोय बघ. हम्म लॅपटॉप लागते. मी आमच्या आत्याच्या मुलग्याच आणलो नव्हतो काय ग?
काय मला माहित नाही बी ते.
डेटाबेस उडलं.
हा ते उडलेलं माहित आहे आणलेलेस का ते काय माहित
उडलं आणि त्याच्यानंतर आम्हाला काय लॅबच देईनात. म्हणताना मग मी आत्त्याच्या मुलीचा आणलेलो मग आता तो माझ्याकडेच आहे तो पोलीस भरती झालाय ग.
हा हा
मग त्याला लागत नाही म्हणताना मग आता माझ्याकडेच आहे तो मग पहिलाच सांगितलेलं त्यांनी लॅपटॉप लागणार. लागणार म्हणून म्हणजे कोडींग वगैरे लॅपटॉपमध्येच कराय लागणार ग मोबाईलमध्ये होत नाही ते. डेटाबेस होय मला आवडते बाई
तसं का खरंच तुला आवड आहे मला असं कोडिंग म्हणण असं नको वाटतंय म्हणजे हा तेवढे येत कोडिंग खर क कस आहे हा बेस बस खर क अस ल असं वेगं असं काय झाललं की मला मग डोकत राथो्यां ममध्ये अगं
मला तस हचं होतंय थेरीच असं हे आता तुम्ही म्हणताय की नाही एम बी ए एम सी एमबीए तर मला अस थरी नको पहिल्यापासून मला थरी नक य प्रॅक्टिकल असेल तेवढं मला आवडते हा मग मला माहित होत ग मला काय त्या ठे णार नाही कारण मला कस होते सांग अस ते रट्टा मारल्यागत होते कळत नाही कन्फ्युज
नाही नाही कीकना रट्टा पण आवडत नाही घे
हा मग मला आणि मला असं वाटत होतं की मला कोडिंग मधलं येते असं मला अजून पण वाटतंय
हा मग चालतय ग केलं तर
मग मला एवढा कॉन्फिडन्स आहे मण त्यांना मग सांगितल घरच्यांना तयार झाली मग भरलो आता मग चालूय आता बघूया
बर आहे ग घरात बसून निवान मी अगोदर केला असं बर झालात सुट्टीत बरे झालं असत
होय अजून खर म्हजे आता अजून तुम कॅपराऊंड होणार मग चालू होणार तोपर्यंत होईल ते
की घरी जरा विचारतो ऍड होऊ काय म्हणून जर त्यानी म्हणले तर मग ऍड होत की बाई
चालतय विचार
एमबीच असं काय बघायला पाहिजे ग म्हणजे जरा एक्स्ट्रा नॉलेज येईल असं काय तर
ह एम बीएचं का नाही ऑनलाईन सर्च करून बघायचं इंटर्नशिप तर नासतात ब
ह् तेच म एकदा कॉलेज जॉईन झाला का नाही मग त्या सरांच्या थ्रू गेलं तरी चालतय ग त्यांना म्हणजे माहि असते ना जरा एमबेच्या
पुय
त्यामुळे एकदा जॉईनिंग झालं क नाही मग बरं पडते तो
ते पण आहे सो
् जेवलीस का नाहीस
नाही बाई जेवणार आहे तू
म्हणे पण आत्ता जेवणार आहेवर
मला वाटलं तू जेवत असशील म्हण विचारल जेवालेस का काय
नाही नाही आत्ता जेवणार आहे ब मम्मी तेच बोलवली कॉल झाला काय नाही मला अग तीन मिनिट नंतर दहा मिनिटं होऊ दे
हा हा वहिनी ग बरे आहेत का तुमच्या?
वहिणी आहेत की बऱ्या वहिणी गेल्या गुजरातला हम्म गेल्या गवाज गेल्या ग झाल महिना होत आला हम्म
मग तिकडं तुमचा दादा रूम घेतलाय काय?
नाही नाही मालकाच्या घरावरच राहतोय तो
म आता वहिनी तेन पण तिथंच
हो होय तिथच आहेत.
सेपरेट रूम वगैरे असतिया काय? हा मग चालतय सोड आणि स्वयंपाक तेन
स्वयंपाक तेन दोघी मिळून करत्यात मालकीन आणि वहिणी मिळून
हा हा.
बाई हाय ग ती चपाती परत चिराचिरी करून जातिया म माल हा धुन भांडी सगळं करून जातिया मग भाज्या तेवढं फोडणी वहिणी आणि मालकीन दोघी मिळून घालत्यात.
तुमच्या वहिनीचं काय शिक्षण झालंय ग?
बारावी कंप्लीट याच -याच वर्षी झाल्या बारावी कंम्पप्लीट. होय म्हणून तर
पुढं शिकणार वगैरे असं म्हणली नाही काय?
अजून काय म्हणल्या नाहित बघू आता नंतर काय म्हणत्यात ते तिथं होय -होय ओळखीच्याच आहेत तिथं काय दादाच्या हातात कली म्हणजे एखादा आयटीला म्हणजे चालतय दादाच्या हाताखाली लागतेच ना एक दोन
हा -हा.
आता दादाच्या हाताखाली चार पाच कामगार आहेत मग त्या ठिकाणी वहिणीला ठेवलं तरी चालतय ग.
ते पण आहे सोड..
आपलच बर पडतय ग बाई दुसऱ्याना काम
ते पण आहे सोड. खरं काय झालेय मग बारावीत सायन्स घेतलेलीत काय?
सायन्स
हा हा कुठल्या गावच्या आहेत?
इथल्याच आहेत अ तारदाळच्या
हा- हा मग एसी ला शिकल्यात काय?
एसी ला नाही -नाही अकॅडमीला होत्या त्या
हा- हा तरी पण लईच लहान आहेत बाई अंजी जे बघ की आणि तुला वहिनी म्हणाय ला
होय म्हणत्या ती आगं तुगच म्हणतोय ग मी पण ती पण मग आता तसं म्हणत्या ते आवो -जावो नको म्हणलो बाई
होय कारण कसं आहे तू जेवढं फ्री वागशील तेवढं तिला पण ऍडजस्ट
हा मग तेच कि मग ती पण अरे तुरेच करतीया आणि मी पण अरे तुरेच करतोय.
हम्म- हम्म बराय घे आणि सानीच्या लग्नाच बघणार होतीत ना?
की त्यांच्या मम्मीला कॉल केलता परवा असं असं ॲडमिशन ऍडमिशन घ्या म्हनून त्यांची मम्मी म्हणत्याकी सायकल आहे, खर सायकल वरन एकटी कस सोडू म्हणत्या त्या कोणतर सोबत असलं की बरं पडतय म्हणत्या.
मग तू कस जाणार आहे सायकलनच?
नाही मला कुठं सायकल देत्यात माझी सायकल भंगारला जायला. जागा फोडतोय की नाही तर इलेक्ट्रिकल शिकली कनी मग इलेक्ट्रिकल घेऊन जाणार काम
हा- हा मग तुझं आणि सानीचं घर लांब आहे काय?
होय लांबाय ग?
हा -हा मग ती तुझ्या घरला आली तर पण चालते की दोघी
खरं त्यांची मम्मी सोडायला पाहिजे ना तिथन? असं आहे ना. ती पायल नाही का? हम्म त्यामुळेच, मग ती पायल आहे ना मग पायल जर ऍडमिशन घेतली का नाही तिं सायकल मग तेव्हा सोडत म्हणलं दोघीच
मग पायल कशाला घेणार आहे का नाही?
पायल तिला किती -च छत्तीस पडल्यात अगं एमसीए ला आणि एमबीए दिलीच नाही तिं हम्म.. आग बाई.... मनालीला काय तर बत्तीस काय सत्तावीस पडल्यात.
अगायाय.. काही एवढा का उल्टाअभ्यास केलात? का काही केल्यात?
सेफीला पण तीस- तीस आतच आहेत वाटत तिला पण?
का ग?
काय बावीस का वर किती तर आहेत बाई मग का उपयोग पण नाही दे आणि त्यांनी एमबीए पण ठेवलेल नाहित एमसीएसच केल्यात. त्यामुळे जरा घोळ झालाय ग त्यांचा. ते काय एक वर्ष गॅप टाकणार आहे म्हणालती. अ स्टेफी..
का ग? आणि काय करणारी गॅप टाकून?
काय माहिती बाई काय करतोय तो आता?
काय अवघड आहे बाई त्यांच.
हम.
काय करतात ते करून देत. चालते अंजू जेवणार आहेस ना?
हा हा झाल घे तुझं दहा मिनिटं पण.
हा हा चालतय ठेऊ काय? हा. हॅलो.